हॅलो
हॅलो हा काय चालूय म्हणला?
हॅलो
हॅलो हा काय चालू आहे म्हणलं?
जाऊं आता ते शेतामध्ये गेले होते ना मग आता नाते दररोजावाले आत्ता शिकाली त्या नाहीले वयता का आणला जाऊन दे श्रावण महिनतच करू म्हणलं.
हा श्रावण महिनातंच करा आता मस्त तरलो काम करा काम कम्प्लीट होऊन जाता.
काम सगळं व्हायल होतं कंप्लीट फक्त निचित दरवाजा वाचूनच राहिल होतं.
हाव का?
हम्म.
झोपलेला का?
हा झोपलेलीच आता शेतात गेलं होत जरा काम होतं.
याचा फोन आल्यावर आवाज येतो काय लगेच? हाव का?
हा तुझे झाले नाही का अजून ते टास्क कम्प्लीट?
नाही ना अजून पाच दिले त्यांना दहा होते पहिले दहा कंप्लीट केले आता अजून पाच दिले काहीस नाय .
नाही
होय ना. हा गं निसते फोन फ्रेंड मध्येच निसते टास्क देऊ राहील ते.
हाव का? जाऊन दे तुला तर काय करायचंय तिथं बसल्या-बसल्या आं काय काम आहे तुला तरी?
काम तर काही नाही पण मग असच फोन लावा लागत. कं कंप्लीट होते.
गण म्हणलं लवकर दरवजाले असते सत्यनाराय करून टाकलं असतं. ते दरवेजीच नाही आली काय करात्यां वयताक आले त्यांनाला बी.
हाव ना. का .
हा ना आता शिकाले आता काय काय वाद नाही होते आता ते श्रावण महिन्यातच करू आता.
हा.
ला आता काही नाही रिफ्रेश करत राहाचं त्याला खूप दुसरा येत येऊन जाईल मग.
हाव ना करीत राह तुम्हाला मी.
आं येऊन जाईन दुसरं मग.
हाव ना पेस ना येईन .
नाही
मग माझं यु पी आय जोडणं आहे क त्याला?
हा तुझं यु पी आय जोडून दे त्याला.
यु पी आय म्हणजे यु पी आय आय डी का?
हा हा आई डी.
यु पी आय आय डी कुडतून काढाच ते.
स्कॅनर राहतं का आपलं स्कॅनर?
हा
त्याच्या खाली यु पी आय आय डी राहते बाय.
आ
फोन पेच्या स्कॅनर खाले खाली.
फोन पेच्या स्कॅनरवर हा खाली ते टाकत असते का?
त्याला कॉपी करायची त्याला त्याला दाबून धारायची कॉपी करायची आणि तो चिकड टाकायचा कॉपी पेस्ट करून.
हा आणि वर एक बँक अकाउंट पण आहे.
हा नाही एकच टाकायचा कोणतं बी एक ती यु पी आय टाकत नाहीत मग बँक अकाउंट.
बरं
हम्म. यू पी आय टाकुन दे एकदा तू दोन रुपये येऊन जाईन तुला.
हाव ना कुठं येईनच नाही ना ती म्हणजे टाकल्याच जाई नाही. टाकल्यात जाईन नाही ना.
नाही टाकलंय जाताना.
भरपूर टाइम झाले पण ते येईनच नाही ना. त्याच्यावरती वासग होतं. प्लिंक हे रे क्लीकच होई नाही गं तवा.
नाही होईल ते टास्क संपले शिवाय होणार नाय ते.
हाव ना.
हम्म.
बोलू कुड राहले हा.
कुडे एक मंदिरात आहे का?
झालं का? बोले कुठं राहिले म्हणलं?
कुठे जायले कानू? तेजु येल होती.
तेजु वेले का हा आता आता जाय लागली आहे.
नाही नाही तसं नाही अशी जेली होती याला. अगं वाटलं सत्यनारायण पूजा करून घेऊन तर काय ते बि नाही झालं काहीच नाही झालं हम्म.
. दारवाजेवर टाइमेवर नाही आले ते जर सकाळी आली असते ना सकाळी पिटकेला असं दारवाजेून म्हणून .
हा ना.
पण आता चालत नाही तू.
हम्
जाऊन दे मग आता काय महिनाभर
आं काय नाही
हाव का खेळत असन.
आत महिनाभर नाही करायचे जाऊन दे नाही नाही काय रडत नाही नाही रडत नाही काही नाही हा खेळते चांगली.
चांगली खेळत असन ना गेली काय? ते चांगलं
बरं बर चालेल मग.
चालेल चालेल.
हां